हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही.
मस्त हाय तुम्ही कसे आहात.
मग काय म्हणता तुम्ही तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का?
नाही ना पाऊस वगैरे काही नाही ऊनच पडलेला आहे सध्या तरी
हा हा मी कुठेतरी अस गा हो आहे ना. मी असं कुठेतरी गावाकडे जात होते मग जाताना मला ते जलप्रदूषण करणारी लोक भेटली म्हणजे ते का म्हणजे अ तलावामध्ये कचरा टाकत होते म ते बघितले आणि त्याना बोलली कि मी अ जल प्रदूषण करू नका तुम्ही तुमच्या पण आरोग्यासाठी चा अ म्हणजे वाईट आहे आणि मास् त्यना असे जलचरांना पण खूप वाईट आहे. त्यामुळे मी त्यांना असं प्रेरित केलं की जल प्रदूषण करत जाऊ नका तुम्ही? मग तुमचं काय मत आहे जल प्रदुषण रोखण्यासाठी काय उपाय वगैरे आहेत का.
काय म्हणलात.
अ जल प्रदूषण रोखण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय वगैरे आहेत का सांगा ना.
जल हे जीवन आहे मग आप आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के पाणी आहे, परंतु त्यातील म्हणजे त्यातील पिन्यायोग्य पाणी गोड. पाणी अत्यंत कमी आहे म्हणून प्रत्येक थेंब अमूल्य आहे. दुर्दैवाने वाढते प्रदूषण आणि मान, मानवी दुष्काळ काळजीमुळे आज अस नद्या, तलाव, विहिरी, समुद्र आणि भूजल झपाट्याने
तिच, चूनाचूनाय. आणि जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये हानिकारक बदल होतो. आणि जेव्हा नद्या, तलाव, विहिरी, समुद्र आणि भूजलामध्ये घातक रसायने, सांडपाणी. प्लास्टिक अ औद्योगिक कचरा किंवा इतर प्रदूषक मिसळतात तेंव्हा पाणी पण दूषित होत म्हणजे जे हो होतं.
हो ना.
आणि असं हे पाणी मानव, प्राणी आणि वनस्पतींसाठी हे पाणी खूप हानिकारक आहे.
हा ना. जेव्हा पाण्यामध्ये घातक रसायने, सांडपाणी, प्लास्टिक, कचरा. हा हा.
हा जसं की बघायला गेलं तर कारखान्यामधील रासायनिक सांडपाणी पाण्यात सोडणं. किंवा घरगुती सांडपाणी आणि कचरा नद्या आहे तलावामध्ये टाकणं. किंवा आणखीन बघायला गेलं तर शेतीमध्ये वापरली जाणारी रसायनिक खते जे असतात ना. ते आ आणि कीटकनाशक ते पाण्यात मिससळतात त्यामुळे पण जलप्रदूषण वाढलं जातं.
हो ना.
आणि प्लास्टिक, कचरा आणि पूजेचे साहित्य पण जलाशयामध्ये टाल्यानं तर ह्याच्यामुळे पण खूप मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, म्हणजे होतं आणि वाढतं प्रमाण. त्याच्यामुळे.
हो ना हो.
आणि प्रत्येक घरातील हे सांडपाणी वगैरे असं पण व्यक्ती जर टाकत गेले तलावामध्ये तर ते तलाव मधलं सुद्धा पाणी जलप्रदूषण म्हणजे प्रदूषित होन जातं त्याच म्हणजे.
हो हो अगदीच बरोबर.
आणि हे जलप्रदूषण होण्याचे पण काही परिणाम आहेत वाईट परिणाम.
सांगा ना कोणते आहेत.
म्हणजे पिण्याचं पाणी दूषित होऊन आपल्याला कॉलरा, टायफाईड, कावीळ यांसारख्या मो मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात.
हो हो ते तर आहे.
हो ना आणि हे आजार म्हणलं बघायला गेल अस अ वयस्कर मुलांमध्ये वयस्कर माणसांमध्येच नाही तर मुलांमध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्यामुळे जलप्रदूषित नाही व्हायला पाहिजे. आणि मासे आणि इतर जलचरांचा सुद्धा मृ त्यु होतो जल प्रदूषण झाल्यामुळे. ते मृत्यू झाल्यामुळे त्यांचं पण म्हणजे प्रमाण कमी होतं. संख्या कमी होते जलचरांची पण त्यामुळे पण पाणी दूषित नाही झालं पाहिजे. काही लोक तर खूप म्हणजे प्राणी म्हणजे अ गाई, म्हशी वगैरे असे प्राणीना अ नजी नदीमध्ये धुतला धुतले जातात त्याच्यामुळे पण पाणी खूप दूषित होतं.
हा हा हा.
आणि ते पाणी दूषित झाल्यामुळे, त्याच्यावरती ढास, मच्छर वगैरे बसणार आणि तेच आपल्या अंगावर ती येऊन आपले पण, आरोग्य खूप म्हणजे आपण पण आजारी पडू.
हो ते तर आहे बघा.
त्यामुळे जल प्रदूषित नाही झालं पाहिजे, जल हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं पण, आरोग्य स्वच्छ राहतं आणि जलचरांचं म्हणजे मासे वगैरे असतात ना, त्याचे पण आरोग्य व्यवस्थित राहत, त्यांची पण मृत्यूंची संख्या कमी होते. त्यामुळे आपण पण काळजी घेत की जल प्रदूषित नाही झालं पाहिजे. आप तर घेतलीच पाहिजे, पण इतरांना सांगायला पाहिजे की, जल प्रदूषण करू नका, ते आधीच करायला पाहिजे त्याच्यामुळे पण अ पाणी म्हणजे अ दूषित होणार नाही ना.
हो हो ते पण बरोबर आहे. अ जेव्हा पाण्यात घातक रसायने, सांडपाणी, प्लास्टीक घरातील कचरा, कीटकनाशके, औद्योगिक रसायनिक किंवा इतर विषारी पदार्थ मिसळतात. आणि त्यामुळे पाणी वापरण्यास योग्य होत नाही, त्याला जलप्रदूषण म्हणतात.
हो ना आणि आपल्याकडे जलप्रदूषण रोखण्याचे पण काही उपाय आहेत. जस की बघायला गेलं, तर सांड पाण्यावर प्रक्रिया करूनच ते जलाशयामध्ये सोडल पाहिजे आपण त्याच्यामुळे पण, आपण जलप्रदूषण रोख अ म्हणजे रोखल्या जातय, त्या पण एका पद्धतीनं.
हा हा.
आणि तसंच बघायला गेले तर, नद्या, तलाव आणि विहिरीमध्ये पण आपण कचरा नाही टाकला पाहिजे. त्याच्यामुळे पण जल दूषित होत.
हो हो हो.
आणखीन प्लास्टिकचा वापर आपण कमी करायला पाहिजे. प्लास्टिकच्या वापरामुळे पण जलदूषित खूप होत आहे. जे आपण युज केलेल्या बॅग्स वगैरे असतात ना, ते काही लोक पाण्यामध्ये टाकून देतात. पाण्यामध्ये टाकून देण्याऐवजी आपण ते, जाळून टाकलं पाहिजे मग त्याच नष्ट होतात. त्यामुळं पण एक जलप्रदूष म्हणजे दूषित होतं ते.
अच बर अ कारखाने रसायनिक सांडपाणी थेट नद्यामध्ये सोडतात. शहरामधील मालनिसारणाचे पाणी अनेकदा म्हणजे प्रक्रिया न करताना नद्यामध्ये सोडले जाते. ते प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि कचरा पाण्यात टाकल्यामुळे जल प्रदू जलस्रोत दूषित होतात.
हो ना. अगदी बरोबर आहे.
मूर्ती विसर्जन, पूजेचे साहित्य आणि इतर कचरा पण, पाण्यात टाकला जातो. समुद्रातील जहाजामधून तेल गळाल्याने सागरी जीवनाचा मोठा म्हणजे खूप मोठा धोका निर्माण होतो.
हो ना. आणि पाणी हे आपल्या जीवनाचा आधार हाय त्यामुळे जलप्रदूषणामुळे पाणी मानव प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाला एक धोका मिळतो. जास्तीत जास्त तर धोका ह्या जलचरांनाच मिळतो, जलदूषित होण्यामुळ त्यामुळ पण जल दूषित होण्यासाठी रोखलं पाहिजे. आपण पण रोकायला म्हणजे अ अ जलदूषित नाही करायला पाहिजे आणि इतरांना पण प्रेरित करायला पाहिजे की, तुम्ही जलदूषित करू नका.
पिण्याचे पाणी दूषित होते. कॉलरा, टायफाईड कावीळ, आतिसार यासारखे रोग पसरतात. मासे आणि इतर जलचर प्राण्याचा मृत्यू होतो. शेतीवर वाईट परिणाम होतो. जैवविविधतेचे नुकसान होते. पर्यावरणाचा सम तोल बिघडतो. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.
हो ना. हो ना. अगदी बरोबर आहे तुमचं पण आणि हे आजार झाल्यामुळे ह्या आजारांमुळे पण काही लोक मृत्यू पडतात. त्यामुळे जलदूषित नाही झालं पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे.
हो.
आणि जे घाण पाणी आहे ते आपण पण म्हणजे हे छो हे करूनच टाकायला पाहिजे ते स्वच्छ करूनच बाहेर नदीमध्ये तलावमध्ये टाकायला पाहिजे काही प्रक्रिया करून.
चालल.
आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकांन पाण्याच संवर्धन करणे आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी जबाबदारीने वागणं खूप आवश्यक आहे.
हो ना.
हॅलो, आवाज येत नाही आहे का माझा?
हो
आपण स्वतःपासूनच जल दूषित करायचं म्हणजे टाळलं पाहिजे. हॅलो. हॅलो.
हॅलो हा बोल.
हा बोला ना.
हा बोला.
हे अशा आजार होण्यामुळे पण आपल्या पण आरोग्याची हेळसांड होते. नंतर दावाखाना वगैरे करावा लागतो त्यामुळे आपण ते एवढ्या गोष्टी वाढण्याऐवजी आपण जल प्रदूषण हे टाळलं पाहिजे.
हा.
आणि प्लास्टिकच्या बॅग्स वगैरे ह्याच्यामुळे पण जलप्रदूषण खूप वाढलय.
हम् ह.
आणि ते जलदूषित झाल्यानंतर ते जलचर पणांपण खूप त्रास हो आणि ते खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू पावतात.
हो हो. नदयामध्ये कचरा टाकू नये. प्लास्टिकचा वापर कमी करावा. औद्योगिक सांडपाण्यावर योग्य प्रतिक्रिया करूनच ते सोडावे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारावेत. पावसाचे पाणी साठवावे. झाडे लावावीत. लोकांमध्ये जनजागृती करावी. पाण्याचा व्यय वाप टळावा हे केल्याने जलप्रदूषण रोखण्यासाठी खूप मदत मिळेल.
आणि सेंद्रिय सो शेतीला प्रोत्साहन द्यावे आणि रसायनिक खतांचा वापर कमी करावा. त्यामुळे पण जलप्रदूषण टाळता येतं.
ह ना हम. ते बघत विद्यार्थ्याची भूमिका काही ठेवायला पाहिजे पाणी जल प्रदूषण होण्या पाणी वाचवण्याची सवय लावावी लागेल किंवा शाळा परिसरात स्वच्छ पाणी ठेवावं लागेल. प्लास्टिकचा वापर टाळावा लागेल.
हो ना आणि प्रवास करताना प्लॅस्टिकच्या बॅग्स वगैरे अस असतील तर कुठे नदी तलावामध्ये न टाकून देण्याऐवजी आपण घरी आणून ते जाळून व्यवस्थित टाकू शकतो. त्यामुळे ते नदीमध्ये वगैरे टाकल्यामुळे आपण ते पाणी दूषितच होतं ना. त्यामुळे असं नाही करायला पाहिजे.
हो. मला तुमच्याशी बोलून मला खरंच खूप बरे वाटले.
मला पण खूप छान वाटलं आणि जलदूषित प्रदूषण करणं तुम्ही पण टाळत जावा. आम्ही पण टाळू आणि इतरांना तुम्ही पण प्रेरित करा. आम्ही पण प्रेरित करू. बाय-बाय.